हॅलो.
नमस्कार.
झाली का झोप?
झोप कशाची झोप नाही बाबा झोप घेत नाहीत आम्ही दुपारची.
दुपारची झोप घेत असताल तर,
नाही नाही दुपारची झोप घेत नाहीत काम संपत नाही तर कुठली झोपणार.
हो ना थोड्या जीवाला आराम पाहिजे ना.
काय आराम हेच दिवस आहेत काम कराय चे आराम करून कस जमलं ओ.
हम्.
हम्. त्यामूळ चालू असतात काम दिवसभर चालू असतात हे झालं कि ते ते झालं कि ते.
हम हम हम
मुलांना झोपयच आणि उठून कामा
हो ना सगळंच ऍडवान्स होत चालंलय.
झोपून कशाला वेळ वेस्ट करायचा.
आ.
बाई
हम् हम् ह
नको नको
बर बर फोन चालू आहेत आमचे कामचे. हो निवांत.
जिम ला गेली असोत नो
झोप नाही आमची आम्हाला झोप येत नाही. आम्ही रिकाम्या माणसाला कशी झोप येईल?
गुड नाईट साईशा. काय म्हणतात
थोडासा आवाज अ कट होतय.
पांच छे
हा येतय आवाज आता.
ठीक आहे
हा म
काय म्हणता आणि
काय नाय बघा निवांत.
हम्म, तुम्ही प्रवास कशानं करता?
आ
प्रवास कशान करता?
बस, ट्राव्हेस
ट्रेन न कधी नाही का केला प्रवास?
नाही नाय ट्रेन न नाही कधी केला.
सगळ्यात चांगला तर ट्रेनचाच प्रवास
हो ना पण अवेलेबल असायला पाहिजे आपल्याला जितक्या जायचंय आपल्याला दोन दिवसच वेळ आहे तर तेवढ्या वेळात ट्रेन न जाऊन येणं शक्य होत नाही.
तशा इमर्जन्सीला तर ठीक आहे हो, पण तुमच तुम्हाला आलं माहिती असेल की बा दोन महिन्यान आपल्याला इकडे जायचं आहे बाबा
हो ना पण ते आपण आठ दिवसासाठी जर जात असताल आठ दिवसासाठी जात अस तर त ठीक आहे की अरे बाबा जायला दोन दिवस लागू द्या यायला दोन दिवस लागू दया ट्रेन न म्हणजे एखादा दिवस पूर्ण लागतो आणि ट्रॅवल्स न वगैरे गेलं. तर
पण मला त ट्रेनचाच प्रवास आवडतो आणि प्रेफर पण तेच करते की ट्रेन
काही झोपलं की सकाळी उठेपर्यंत
हो पण आजकाल तेवढं अ सुरक्षा पण नाही राहिली ओ ट्रॅव्ह असं ट्रॅव्हल्स न बसन
हो ना इन्शुरन्स काढून जायच मागं राहणाऱ्या लोकांसाठी
काय करणार दुसरं काहीच करू शकत नाही त्यांना तेवढं, हे इन्शुरन्स म्हणजे काय तिकीट अ तिकीट बुक करतानाच घेतात का इनशुरन्स
हो इन्शुरन्स चार्जेस असतात त्याचे, तिकीट बुक करतानाच ते चार्जेस पे कराव, एक्ट्रा असतात ते तिकिटापेक्षा पण ते पे करायचे आणि इन्शुरन्स घ्यायचाय जेणेकरून आपले मुलं असतील समजा मुलांना वगैरे घर होऊ दे पण काही झालंच तर असावा इन्शुरन्स म्हणून इन्शुरन्स घेऊन टाकायचा आणि समजा झाला समजा ऍक एक्सिडेंट पुन्हा आपल्याला काही मेजर झालं त्याच्यासाठी दवाखाण्याला जर पैसे लागत असतील तर पैसे कुठून आणणार आहेतपुन्हा, त्याच्यापेक्षा इन्शुरन्स दोन पैसे जास्त गेले तर गेले. इन्शुरन्स असला तर माणूस आपण पुन्हा आपल्याला काही अडचण आली ऍक्सिडेंट झाला. त्याच दावाखानण्याच्यासाठी उपयोगी येईल ना ते. त्याच्यामुळे इन्शुरन्स पाहिजेच.
मला वाट असेल क आता याच्यामध्ये नाही का पॉलिसी बजार मध्ये ते इन्शुरन्स ते मला वाटते हशोबाच माहित समतंय
मध्ये काही नसतं. पण ट्रॅव्हल्स ना तर आहे बघा ट्रॅव्हल्स जेव्हाला आमचा प्रवास करतात तर इन्शुरन्स काढूनच जायचं आपला
ह
संध्याकाळी एक तर संध्या रात्रीचा जर प्रवास करत असताल हा
माझ त मग असाच एक किक्सा झाला होता मी ट्रावस न निघाली
हा हा हा
तर
ह
ती काय झालं मग आम्ही सगळे झुपीत होतो. आणि एकदम हे झालं हॅलो
हा बोला ना
हा मला वाटलं आवाज गेला की काय
नाही नाही य त आवच
तर ते काय पाऊस का पाणी जमा होत तर ते एकदम टायर फुटलं. ह्याच काही काटा वगैरे काही खेळा वगैरे घुसला असेल.
हा हा हा हा
तर त्याच्यामध्ये काय झाल ते टायर फुटलय ना पण टायर फुटण ल मोठी गोष्ट ट आणि एकदम आड्र आणि टायर फु लं तर त ट्रॅव्हल्स एकदम ट्रॅक वरून खाली गेली ना
हा हा हा हा हा हा
अनि म माझं मूल खूप अ लहान होतं.
हा हा हा हा ह
आणि ते असं आम्ही मांडीवरच घेऊन बसलेलो होतो आणि ते टायर फुट त्यानंतर जवळ जवळ मला वाट चार वर्ष झाली मी ट्रॅव्हल्स मध्ये नाही बसली. म्हणजे एवढ्या लांबच्या प्रवासात नाही बसली दोन चार घंट्यासाठी बसलेली आहे पण बारा घंट्याच्या आ सोळा घंट्याच्या प्रवासाला मी कधीच ट्रॅव्हल्स प्रसर करत नाही. कारण ते रात्री बेरात्री ते लोक कसे चालवतात की किती पुन चालवतात की आपण असतो जोपित
खूप जास्त असती. आणि समोरून येणारा माणूस पण तेवढ्या स्पीड मध्ये सकाळी सकाळी त्यांना झोप लागू शकती. त्याच्यामुळे आणि पर्याय पण नाही ना दुसरा.
त्याच्यामुळं काय माझं कि बाबा हे कि नाही जाऊ देत अ तेनच दोन महिन्या आधी करा. रेल्वेच दोन आ त्यामुळं दोन तीन महिन्या आधी आम्ही करुन भलेही आमच्या सगळ्या नातेवाईकांना वाटतं. कि बाबा ट्रेनच ऐती एवढं काय विचार करायचांय पण जो आ म्हणजे धक्का बसलेला असतो कुठल्या गोष्टीचा, कुठल्या गोष्टीची भीती बसलेली असती ते माणूस मग अशाच गोष्ट कारण मी आतापर्यंत जवळ जवळ दहा बारा वर्ष झाली ट्रेनचा प्रवास करते. पण मला ट्रेन मधे कधीच असा वाईट अनुभव आलेला नाहीये.
हो ना, हो ना ट्रेनचे होतात ऍक्सिडेंट पण क्वचित असतात ते, हो खूप कमी.
खूप कमी. बाकीे म्हणून तुम्ही पण ट्रेनचाच प्रवास प्रेफर करत जा, तिकीट करत जा आधीच.
हा हा हा नाही तस पण आम्हाला टाइम कमी असतो ना
ती मजा येते हो त्याच्यामध्ये बाहेर फिरायलाची गेलेची
हो आहे. पण चार दिवसाची, दोन दिवसाची सुट्टी आणि दोन दिवस ऑफ घेऊन जर गेले तर चार दिवस, मग इथून जर ट्रेनन जायचं म्हणलं तर आम्हाला असं दोन दिवस जायलाच लागतात. दोन दिवस यायला लागतात. त्याच्यात चार दिवस भेटायच, जाण्या येण्यातच चाललंय ना आपले चार दिवस. त्याच्यामुळे संध्याकाळी निघायचं सकाळी पोहोचतो. आणि त्या दिवशी संध्याकाळी निघायचं सकाळी पोहोचतो. म्हणजे दोन रात्री मध्ये आपल जाणं येणं होतंय आणि आपल्याला चार दिवस पूर्ण भेटत. त्याच्यामुळे आम्ही जास्त ट्रॅव्हल्स ला रेफर करतो. बस न पण जाण शक्य नाही लांब असल्यामुळे.
बरोब
ट्राय ट्रेनने तुम्हाला जर कुठं फिरायला जायचं असेल तर ट्रेन नं जायला पाहिजे. शंभर टक्के, लहान मुलं असतील तर.
आम्ही तर कुठेही जाताना ट्रेनच. ट्रेननच जातो म्हणजे दुःखात अस त ट्रेन, आनंदानी फिरायला चाललो तर ट्रेन मधे, दिवाळीला चाललो तर ट्रेन मधे मधे काही कार्यक्रम असला तर ट्रेन मधे. कारण नियोजन तस करून ठेवल्यानंतर प्रॉब्लेम येत नाही ना. कारण माझे प्रवास काही वीस घंटेच्या तर खालचे नाहीच आहेत. म्हणजे घरातून निघाल्यापासून ते जिथ पोहचायचे तिथं पोहचेपर्यंत जवळ जवळ वीस बावीस घंटेचा प्रवास होतो माझा तेवढा ट्रॅव्हस न पोस सिबल नाही आहे. कारण कन्जेस्टेड असतात ट्रॅव्हल्सच तर ते ते कम्फर्टेबल नाही वाटत आम्हाला.
हो तिकीट पण खूप जास्त आहे ना.
तिकीट तर आस ठीक आहे, पण लहान मुलांना वॉशरूम लागते सारखंच सुसू च आली, शिशी च आली मग त्या ट्रेनमध्ये ती फॅसिलिटी अवलेबल असती अ वेळोवेळी खायला भेटत, फळ भेटतात, अ व म्हणजे जर खूपच लहान बाळ अस असल तर आपण त्या स्वयंपाकघरात जाऊन सांगू शकतो की माझ्या बाळाला एवढंस वाटीभर बनवून द्या. तर ते बनवून देतात ते लोक. अ ट्रेन मध्ये अ स्वयंपाक घर असतं.
हा.
हो याची तुम्हाला माहिती नव्हती का ट्रेनमध्ये स्वयंपाकघरं आहेत म्हणून आता? आता अ नाही खूप, खूप वर्षापासून चालू आहेत, जेवणाची ऑर्डर देऊ शक शकता तुम्ही, दिवसभराचा प्रवास असल सकाळी जर घरून आणलेल खराब झाल तर तुम्ही लगेच वेज बिर्याणी म्हणा, पनीरची भाजी म्हणा, नाही तर पूर्ण ताट म्हणा दोन तीन भाज्या, चपात्या, बा वरण, भात, कांदा, टोमॅ टो, सलाद, दही सगळं मिळतं तिथं तुम्हाला, पाहिजे ते मिळतं मेनू. तिथं कसं हॉटेलमध्ये गेल्यानंतर, नंतर न कस मेनू कार्ड बघता तुम्ही.
हा हा
तसं तिथ मेनु कार्ड असतं तर तुम्हाला नुसत ऑर्डर करायचं तुमच्या जेव- टामापर्यंत बरोबर आणून तुमच्या सीट वर आणून देतात जेवायला. व्यवस्थित पॅकिंग वगैरे असते ताटासारखं पॅकिंग असतं. ते वरचं काढायचं जेवायचं गरम गरम जेवणं नाही नाहीं. एकशे वीस पासून ते एकशे सत्तर पर्यंत बस. त्याच्यात पनीरची भाजी असते काळ्या वाट- बटारीची भाजी असते, वरण असतो भात असतो. कडी असते, चार पाच चपात्या असतात, भात अस, तर तुम्ही दही मागवलं तर दही असतं. नाही मी आता मागे थोड्या दिवसाखाली प्रवास झाला. गर्मी खूप होती. मग घरून आणलेली भाजी दुपारी जेवल्यानंतर खराब झाली. मग आता- आपलं मोठ्यांचं तर चालतं पण मारक्या मुलांच काय करणार. तर आम्ही एक प्लेट मागून बघितली की बाबा कशी टेस्ट येतती काय येतती पण चांगली आली बऱ्यापैकी- एकदा आपण खाऊ शकतो अशी टेस्ट आली.
हा हा हा हा
माझ्या मुलां व्यवस्थित जेवण करून झोपी गेलात. त्यात मला एवढं समाधान वाटलं की, म्हनलं एवढ्या कमी पैशामध्ये माझ्या मुलां सगळं जेवण, केलं ती खूप मोठी गोष्ट, कारण पोरांची परेशानी होती ना प्रवासामध्ये, मग जेवण जरी नाही केलं तर ना.
परेशानी होती.
हो आणि जिथं तिथं माहिती आहे का, फळ पण भेट- तुम्हाला पेरू भेटतात, आंबे भेटतात, केळी भेटती स्टेशन स्टेशन वर, तुम्ही एकदा नक्- कि हा प्रवास करून पहा ट्रेन रेल्वेचा खूप खूप आनंदित होईल तुमचा प्रवास.
जाईल तेव्हा रेल्वेनेच प्रवास करेल आणि तुम्हाला सांगेल पुन्हा अनुभव कसा आला ते.
ओके चालेल. चालेल चला ओके या धन्यवाद.
ठेव.